हॅलो. आवाज येतोय काय हॅलो.
हॅलो.
हा येतोय ना आवाज?
हो येतोय.
ठीक आहे. अ तू कधी इंग्लिशमध्येध्ये केलेला आहे काी तू म्हणजे अनुभव आहे का तुला?
कसलं कसला म्हणतेस.
इंग्लिशचा.
कसला?
आता आपण जे करतो त्याचाच मागं.
नाही नाही.
नाही का नाही ते प्रिया विचारत होती म्हणून म्हटलं.
बरं ठीक आहे अगं मी काल रविवारी चित्रपट पाहायला गेलो होतो. आणि तो न नवीन चित्रपट आलाय ना. देऊळ बंद.
अच्छा देव बंद हा.
ह तु हा. खूप छान आहे मला आवडला पिक्चर कारण माझं कसं स्वामीवरती जास्त भक्त. ते आहे त्यामुळे मला देऊळबंद चित्रपट पाहायचाच होता आणि मी पाहिला पण. अ मी देऊळबंद एक पण बघितलाय त्याच्यात पण खूप छान गोष्ट म्हणजे सायन्स म्हणजे साय आपलं आता युग सगळं हेच आहे. विज्ञानाच युग आहे आणि. अ आजकाल कसे सगळे लोक टेक्नॉलॉजीवररती तंत्रज्ञानावरती म्हणजे जास्त. भर देत आहेत पण त्या चित्रपटामध्ये. म्हणजे असं दाखवलं की म्हणजे जास्त करून आपल्या लोकांचा. देवावरती जास्त विश्वास नाहीये. पण चित्रपटाच्या अ ह ह्याने आपण. काय केलं अं कि देवावरती पण आपली श्रद्धा असावी. त्याच्या म्हणजे ह्याच्या चित्रपटातून आपल्याला मार्गदर्शन झालेले दिसते. अ तू पाहिला आहेस काय कधी देऊळ बंद पहिला?
अ हो हो म्हणजे मी थिएटरमध्येध्ये तरी जाऊन नाही बघितला. पण. देऊळ बंद एक आणि देऊळ बंद दोन दोन्ही पण चित्रपट मी बघित. तर मला पण आवडलं देवळबंद जस की तू मारली तसच मी. पण म्हणजे करते कधीतरी स्वामी सेवा. अ जास्त नाही होत माझ्याकडनं पण करत असते. जेव्हा म्हणजे मी माझं कसं थोडस काय म्हणता येईल. अ एकदा केलं की मग खूप जास्त करते आणि नाही केलं की कि मग कधी कधी पोळ्याच करायच्या नाही असतात.
हा हा हा हा मला सवय आहे जास तुम्हाला म्हणजे स्वामींचं मी गाणी वगैरे ऐकते. आणि मला आवडतं करायला त्यामुळे मला त्यांचे चित्रपट पाहायला पण खूप छान आवडतात. कारण कसं हो त्याच्यावरती पण म्हणजे एक धार्मिक. एक मस्त वे चित्रपटामध्ये दाखवले ना. एक माणूस अ एकदम उच्च शिक्षित असतोय आणि अ अस स्वामी त्यांच्या अ हे म्हणजे कस त्यांना सपोर्ट करतात हे दाखवलं आहे त्या चित्रपटातून. तर
बरोबर आहे. अ तसं मराठीत चित्रपट म्हणजे जसं बॉलिवूडच्या आहेत तसं मराठीमध्ये एवढं नाहीये पण अ म्हणजे तेवढे हे होत नाही तेवढ कमाई नाही होत त्या चित्रपटामध्ये पण तरी पण मला वाटतं देऊळ बंद न भरपूर कमाई केली आणि देऊळ बंद सोबत अजून पण भरपूर भरपूर असे चित्रपट आहेत जे की मला आवडतात. अ जसं की मला महाराजांवर खूप एक रितेश देशमुखचा मागे पण एक चित्रपट आला होत महाराजांवर महाराज शिवाजी हम्म राजे भोसले असं काहीतरी आणि अजून झालं तर ते अ म देऊळबंदा मध्ये ते नाही का तरडे अ सर
हो काय नाव प्रवीण तरडे सर. तर हा त्यांचं पण एक खंबीर मोहिते म्हणून चित्रपट आहे. तर तो पण चित्रपट मला खूप आवडलेला आणि अजून मागे एक तानाजी परत तानाजी नंतर अजून एक आला होता कोणता तो अ विकी कौशल हा छावा विकी कौशल छावा चित्रपट पण मला खूप म्हणजे छावा चित्रपट बघून अक्षर शा ताम म्हणजे मी खूप रडले होते.
आणि मला तरी वाटतं मराठी मराठीच नाही कुठला ही माणूस अ म्हणजे छावा चित्रपट बघित ल्या नंतरडणार नाही असं होतच नाही.
अगदीच.
हम्म.
कारण छावा चित्रपटामध्ये कस आहे ना हे दाखवलेय अ म्हणजे आपल्या महाराजांनी आपल्यासाठी काय काय केलं आपण एवढं आपल्या लक्षात राहत नाही पण चित्रपट पाहिला तर तीन तासामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी कळून जातात कि किती त्यांनी हाल पेक्षा म्हणजे हालतन किती सोचलंय त्यांना लास्टची मुमेंट तरी पाहण्यासारखी पण नाही आहे कारण किती ते त्यांना हे केले मीठ चोळलं गेलं त्यामु अक्षरशा ती मो अ बघताना चित्रपट खूप डोळ्यात पाणी पण येतं आणि मला पण खूप वाईट वाटलं.
नाही त्या चित्रपटामध्ये ना म्हणजे असं कुठलंच नाहीये की ज्या गोष्टीचा अनुभव आपल्याला येत नाही. मैत्री बघितली तर त्या कवी कलश सोबत महाराजांची मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत सुद्धा कवी कलश न त्यांची साथ दिली आणि समजा शत्रू जर बघितलं तर शत्रू पण आपल्याच कोणा तरी शत्रू लपलेले असतात आपलेच आपल्या मागे शत्रू असतात. असं पण हे पण त्यांनी दाखवून दिलंय आणि अजून अ आईबद्दलच प्रेम सुद्धा म्हणजे त्यांची आई त्यांचा एवढा तिर कार करायची म्हणजे त्यांची आई तर ते जन्मले तेव्हाच त्याच्यानंतर त्यांना अस म्हणजे आजार झाला आणि त्या गेल्या पण त्याच्यानंतर ही त्यांना सावत्र आईला सुद्धा किती प्रेम केलं त्यांच्या किती चुका झाकून ठेवल्या पण शेवटी मग तरी सुद्धा त्यांनाहीच झाले शेवटी त्यांच्या आईमुळेच त्यांचं हे झालं ना. ते पकडले गेले दुश्मनाच्या म्हणजे शत्रूच्या हातावर गेले. आणि त्यांच्या आयुष्यात म्हणजे महाराजांनी खूप कमी वयामध्ये मला असं वाटतं एकवीस का काहीतरी त्याच्या सो काहीत असच त्यांचं सगळंच आयुषय ण वर्ष का होत त्याच्या त्यांना फक्त एकही लढाई नव्हती. ह हो फक्त शेवटी ते पडले गेले ते पण तु त्यांच्यासोबत हा आपल्याच लोकांनी माहिती दिली म्हणून बरोबर हो.
त्यामुळे ते पकडले गेले नाहीतर जर पकडले गेले नसेल तर अ म्हणजे खूप अवघड पण किल्ले ते जिंकले असते कारण जिंजिरा हा किल्ला ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये आहे. तिथं पण लढाई वगैरे झाली पण तो जिंकता आला नाही पण असा एक तो किल्ला आहे की तो किल्ला आज कोणीच जिंकलेला नाहीय कारण अ ह्याचा अ आपल्या सिरियल मध्ये अ अ अमोल कोल्ल्या ची सिरियल हो. तिना शिवाळा हच्या संभाजी संभाजी सिरियल मध्ये ते दाखवले. शेवट शेवटचे
हम्म ते पण दाखवलेलं आहे आणि त्यांना म्हणजे अ रिस्पे म्हणजे आत बरोबर आहे. आणि ते आपण आदर कसा करायचा समजा ते त्यांच्या अर्धांगिणी आदर कसे करायचे ते सुद्धा म्हणजे खूप चांगल्या प्रकारे त्यांना आवाजावं करायची. पुण ते काहीतरी दाखवलेलं आहे तसं कदाचित थोडसं वेगळं असू शकत. फत पुस्तकामध्ये आणि चित्रपटामध्ये दाखवण्याचा भाग पण भरपूर काय काय गोष्टी आहेत म्हणजे प्रत्येक असं काहीतरी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांच्या काहीतरी चांगूलपणा एक अ लपलेला दिसतोय मग ते पाहण्याच्या पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे पाहणाऱ्यावर आधारित आहे की कोण कोणत्या दृष्टीने बघतय त्याच्याकडे किंवा कोुणाच्या लक्षात येतय की नाही येते. पण खूप चांगल्या गोष्टी आहेत त्या
हो बरोबर आहे कारण तसेच मला मराठी चित्रपट म्हणले तर मला महेश कोटारे सचिन पिळगावकर लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट जे जुने आहेत अशोक सराफ ते मला नव्वदच्या शतकातील चित्रपट खूप आवडतात अशी बनवा. न मध्ये किती भारी म्हणजे कॉमेडी आहे परत थरथराट आहे देदनादन दे ह आहे परत तात्या बिंचू जातो. तो पण म्हणज्या सथ एक डायलॉग होते आम्ही छकुला माझा छकुला मला ते जुने पिक्चर पाहायला आवडतात. कारण आमचं नव्वदच्या शतकामधले ते चित्रपट पाहूनच आमचं बालपण गेलेय त्यामुळे आम्ही रविवार असला की आवर्जून वाट बघायचो. कारण टी व्ही नसायचा गल्लीमध्ये कुणाचा तर टीव्ही असायचा आणि ते चित्रपट पाहण्यासाठी हा त्यांच्यात बसायचो. तेव्हा एक सह्याद्री वाहिनी लागायची त्याला पण चित्रपट लागायचे दोन वाजता चित्रपट लागणार आम्ही आधीच अर्धा तास जाऊन बसणार असं आमचं बालपण गेलं
नक्कीच नक्कीच आमचं देखील तसंच गेलेलं आहे आणि ते पिढीनुसार म्हणजे तसं ंचित्रपट पण दाखवत होते की तेव्हा नाही का छकुला वगैरे ते माझा छकु वर कवा मायची साडी वरे तर ते लोकही त होते तेव्हा त खरच. त्रास द्यायच्या तर तेव्हाच्या काळात ते त पिक्चर पण होते तस पिढीनुसार पिक्चर म्हणजे चित्रपटाची हे सुद्धा बदलत गेली आहे. जस की आता लोकांना लोकांच जसं आयुष्य जगतात ते त्यांचे जशी लाईफस्टाईल म्हणू शकतो आपण ते जस जगतात तसेच चित्रपट सुुद्धा तसेच निघलेत आता लोक जास्त ते, मोजमाजा पार्टी वगैरे हे ते त्यांना आवडतं तर चित्रपट पण त्याच दृष्टकोनातून काढले जातात आणि अजूनही मला असं वाटतं की ह्या पिढीतले लोक पण त्यावेेळेसचे जे म्हणजे मला असं वाटतं अजून पण इतिहासावर जर चित्रपट काढलं तर त्याला जास्त लोक प्राधान्य देतात
बरोबर आणि मला त्याच्यानंतर मग अलीकडचे चित्रपट म्हणलं तर अ तू हि रे माझा मितवा म्हणलीस तर अ परत अ मुंबई पुणे टू वन टू थ्री मुंबई पुण्याचं पार्ट ते पण खूप छान आहेत कारण मला तर चित्रपट इतका आवडतो ना मी पहिला पहिला भाग दुसरा भाग तिसरा भाग सगळे भाग बघून काढलेत कारण कसं जेव्हा जेव्हा, प्रेग्न्सी सुरु होती आणि त्यावेळेला तो चित्रपट पण रिलीज झालेला होता आणि ते मला गाणं इतकं आवडायचं मी माझ्या प्रेग्न्सी मध्ये सारखं ते गाणं ऐकायची मला खूप आवडायचे आई तू बाबा मी होणार ते गाणं नवीन आलेलं होत आणि माझी प्रेग्नन्सी पण त्यावेळे होती म इतकं भारी वाटायच ती मुमेंट आणि ते चित्रपट मला पण खूप आवडायचा तो किती त्याच हे करायचा बा स्वप्नील त्या, मुक्ता बर्वेचे किती लाड करत होतात ते त्या चित्रपटातून दाखवलं गेलं आहे त्यामुळं ते भारी वाटायचं मला
हु बरोबर आहे आणि अजून एक तो चित्रपट निघला होता बघ मागे मला त्या चित्रपटाचं नाव आठवत नाहीये एकच शब्द हे पण विकी कौशलचा भाऊ बघ, तो अ काय नाव आहे त्याच नाही आठवतय पण ते गाणं आहे बघकी एक हारा समुंदर ते गाणं त्याच्यामध्ये तो पण एक हर्ट म्हणजे खूप मनाला लागून जातो तो एक चित्रपट आणि त्याच्यानंतर अजून एक चित्रपट आला होता तो त्यांलापण खूप कमाई केली होती बघ अ याचा रणवीर सिंगचा आत्ता धुरंदर
हा धुरंदर
तर मला असं वाटतं धुरंधर मला असं वाटतं आतापर्यंतच्या चित्रपटात माझा सगळ्यात आवडता चित्रपट असेल हिंदी बॉलीवूड मध्ये म्हटलं तर धुरंदरच खूप छान चित्रपट दाखवलाय
पाहियला नाही छान आहे काय
खूप छान आहे खूप छान
अच्छा परत मला दुनियादारी क्लासमेट मला चित्रपट मराठी खूप आवडतात पहायला मी जास्त आवर्जून बघत असते मी जेव्हा जेव्हा मला फ्री वेळ असतो ना त्यावेळेला मी आवर्जून मराठी चित्रपट अ मी सर्च करत असते त्या युट्यूबला आणि बघत असते कोणताही असतो मग पाहते मला खूप आवडत पहायला
नाही असतो प्रत्येकाला छंद कुठल्या तरी गोष्टीचा तसा तुला असेल तु फट बघण्याचा
हो
चालेल आपण इथे आपलं संभाषण थांबूया.
आणखी एक मिनिट झाले खरं बाकी हिंदी चित्रपट मध्ये. म्हंटलिस तर साऊंड चे चित्रपट मी पाहते ते पण.
अ आपल्याला टाईम कमी आहे म्हणून थांबव लागेल इथे.
ओके चालेल ठीक आहे थँकू.
तर तुझ्याशी बोलून धन्यवाद.
धन्यवाद